ह बोला आवाज येते ना.
हा येतो.
हम्म हम्म.
हम्म हम्म कुठ होता.
अ आपण होत आता. अ आपण काय काय बघितलं काय काय नाही आत्ताची ही पिढी आहे ना.
पिढी हा त्याबद्दल होतो हा.
हम्म हम्म.
हम्म हम्म का.
आपल्या आमचे अ आम्ही ना ह्या जेचे ते. मन काय म्हणते नियम काय हाय ना ते अ जे नाईंटी नाईन सिक्स. च्या अगोदरच्या आहेत.
हा हा.
त्यांच्यातथे ना ह्याच्याते आम्ही तर मधीचडतो. हम बसले वय ह सत्त्याण्णवच मी आहे.
अच्छा हा.
तुम्ही.
सध्यांना साठ.
चारशे काय.
हो दोन हजार चार आहे मी.
हम्म मधल्यामध्ये आम्ही अडकून बसलेला आहे. ना ह्या जनरेशन मेत ना जुन्या जनरेशन म जाते मधल्यामध्येड. पडला.
हम्म आणि काय म्हणता.
आणि काय नाही आहे निवांत. तर मग तुमचं होय गाव कुरुंदवाडा आहे ना.
म्हणजे माझ माहेर आहे ना इचलकरांची आणि मला. जिकडे दिलय ना अस अस ते माझ आहे हो मग तुम्ही मडला वगैरे
हा जाते ना सारखा जाते मला आवडते जायला.
अच्छा भक्त.
ोबावाडी आता फक्त पाणी झाले आले ना आता मंदिरापर्यंत आले पु मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आले पाणी आता.
हो गाभाऱ्यापर्यंत आले म्हणजे आता पाणी म्हणजे बघा सरतेय सोड म्हणजे उतरायच्या दिशेने चाललायव. होय पाणी उतरायला असं मला काल तरी कळायला लागले म्हणजे पाणी उतरायला लागले कारण की काल दक्षिणद््वार होणार होता दुसरा. परंतु कसं झालं माहिित आहे का अ म्हणजे दीड फूट पाणी पाहिलं होत एक फूट पाणी चढलं. आणि अर्ध फूट पाणीच चडेना.
हा हा.
हा आणि मग एक कस लक्षंदवार पण कसं होतंय की उत्तर उत्तरद्वारातून येऊन पादुका वरून येऊन मग दक्षिण म्हणजे दक्षिणद्वारातून बाहेर पडतंय ना पाणी मध्ये आयला दक्षिणद्वार झाला समजत. म्हणजे तिथे एक दिवा असतोय तो दिवा असं विजला किंवा शांत झाला ना त्या पाण्यानं. तरच तक्ष्मींदद्वार झाला असं म्हणतात. नाहीतर दक्षिण दवारे झाला असं म्हणत नाहीत ना मध्ये चालू वर्ष तळ त्यादिवशी इंदवार सोहळा होणार होता तो पण नाही झाला. नगर नाहीतर काल नंतर परवास झाला आसरा दक्षिण द्वार सोहळा. आणि जर पाऊस पडला असता तर दोन दिवस. ते नाही झालं मला पण कसं माझी पण इच्छा होती दक् दक्षिण द्वार सोहळ्याला. जाऊन म्हणजे दक्षिण म्हणजे ज्यावेेळी दक्षिणद्वार होतय ना त्यावेेळेला जे पाणी पादुकांना चरण स्पर्श करते ते माग येते ना. मग ते त्या पाण्यात आंघोळ हा मग त्या पाण्यात आंघोळ करणं किंवा आंघोळ जरी केलं किंवा एक प्रदक्षिणा जरी घातली त्या पाण्यातून. तर एकदम भाग्यवान समजतात मग माझी पण इच्छा जायला पाहिजे जायला पाहिजे. पण मी काल गेले होते कोल्हापूरला मग मला वाटलं कालच होती की काय? म्हणाई झाला आणि असं काही पण नाही पाणी असं थोडं थोडं. खाली उतरतत माझ तर राणी दोन. हो मग आता कस गुरुपौर्णिमा पण आले ना. मज आता मग अडीच तास भर कार्यक्रम असतात.
होय असंत्यात नदीला नारळ वगैरे अर्पण करत्यात.
होय पाराय वगैरे असते. मग आता ते पारायन पण बघू एक दिवशीच असेल पौर्णिमेला ते पण. केंद्रात असणार आहे ते नाहीतर कसं इकडं मंदिरात घेत. म्हणल्या वर म्हणल भरपूर गर्दी होणार आधीच पाणी वाढले भरपूर. त्या आणि हम्म मध्ये कसं अ होईल नाही होईल तिथे घेतील बहुतेक केंद्रातच घेतील. नाहीत राणी जास्त पाणी वाढलं मग ते केंद्र पण बंद करतात.
होय तर असं उंचेवर आहे थोड ते केंद्र खर.
हो नाही तरी पण नाही बंदच करतात ज्या वेळेला वाढ बंद होईल की नाही म्हणजे पाणी आल्या अस समजते त्या वेळेला नाहीच घेतच नाहीत त्यानी म्हणजे बंदच करतात. खर आता गुरुपौर्णिमेला मात्र कसं अजून दोन तीन दिवस पाऊस नाही पडला ना. तर मात्र व्यवसच होईल गौरी पौर्णिमेचा कार्यक्रम. जर पाऊस पडला तर दक्षिणद्वार पण होईल दोन्ही पण कार होत्यात आप
अ हा म्हणजे दोन्ही पण चांगलच आहे पाऊस पडूदे किंवा नाही पडदे.
मग तुम्हाला आणि काय काय आवडतं वाडीवरचं. म्हणजे अ आपलं तर ते काय वैशिष्ट्य आहेच. दत्त मंदिरां घेतल्या आता पवित्र बाजू का आपल्या दक्तांच्या ते तर ख वैशिष्ट्य आहेत. त्यासाठी तर लोक कुठून कुठून किती लांबून येतात नाही त्या ना.
आणि आमच्या पण गावात ना कसं आहे दत्त महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या गावात ना ते विश्रांतीसाठी आले होते मग आमच्या गावात विश्रांती गृह म्हणून ये दत्तांच ते तर मंदिर इतकं भारी असं म्हणजे वाड्यासारखं आहे. हा म्हणजे असं घर आहे छोटं घर म्हणजे घर नाही प्रॉप बर एक थोडी थोडी घरायची पुढे आणि असं थोडा आत जायच आणि असं लाकडी अ खांब वगैरे आहेत तिथं दत्त महाराजांच्या पादूक आहेत आणि दत्त महाराजांची मूर्ती आहे. इतकं मस्त वाड तिथं गेल्यावर आणि अऔदुंबरच्या बरोबर खाल्ली इ ती म्हणजे जे अ पादुका वगैरे किंवा अ जी मूर्ती आहे ना ती बरोबर पादुका औदुंबरच्या खाली आहे. ते एक विश्रांती गृह एक बघण्यासारखे आमच्या म्हणजे कुरुंदवाडामध्येध्ये आणि तिथूनच अ त्याच म्हणे शिरोळ तालक्यात म्हणजेमच्या शिरोळ तालुक्या ते ना वाडी किंवा कर शिरोळ हा मग शिरोळ तालुक्यात ना दत्त महाराजांचं अनक्षेत्र अनक्षेत्र बघा.
अम् कुठं म्हणला स? अ वाढीतच ना शिरोळा काय शिरोळाच काही नेहमीित मला तरी पण.
द अण्न शेतत्रस काय तर हा आहे त्या ग मला वाटत ना परंतु कसं तिथ पण ते जागृत म्हणजे जागृत आहे ते देवस्थान म्हणजे दत्तांचच आहे ते. दत्त महाराजांसाठीच येते त्यामुळं
होय ना म्हणजे ते कसं वाडी कुरंदवाड आणिे शे शिरळ जवळ एकदम चिकटून चिकटून.
आणि मेन कस ज्या वेळेला पालखी असते ना त्यावेेळेला अ एक म्हणजे अ तिने गाणी म्हणत किंवा जे त्यांची असतात ना संध्या आरती वगैरे काय का त्यात पण आमच्या म्हणजे गावाचा अ उल्लेखालाय पुुरुंदवाडी वगैरे अस.
हा.
भरपूर म्हणजे कुरुंदवडला आलीत ना लोक तर विश्रांती गृहाला गर्दी असते. तच दत्तक जन्म काळ वगैरे हा.
राहण्याची वगैरे सोय आहे का भक्तांसाठी?
हो नाही. म्हणजे वाय डी तआहे. इथ कुरुंदवाड मध्ये.
कन म्हण का मी काय कधी बघितलेलं नाही आहे ते मंदिर म्हणजे तुम्ही म्हणाल ते.
हा येऊन तुम्ही भेट देऊन जा वाडीच्या रोडवरून यायचंय थेट समोरच्याच रेड शिवतीर्थ पासून थेट वर यायचं. तिकडून अ राईट हो तिकडून राईट हँडला टर्न घ्यायचा.
हम्म.
तिकडून थिएटर जायचं मग डायरेक्ट मंदिरच. मी पण आता पहिल्यांदा बघितलं विश्रांती गृह म्हणजे
आलो ना तर मग मी बघते मंदिर कुठं आहे काय मग विचारते. हा हा तुम्हाला कॉल करु. विचारणार शंभर टक्के जर मला नाही सापडलं तर अ. हा ठीक आहे आणि वाडीतलं आपलं ते हे पण कृष्ण पंचगंगेच संगम. कृष्ण पंचगंगेचसंगम एक आहे आपलं म्हणजे तिथं मुख्य वैशिष्ट्य तिथलं
हो आणि लोक ना कुठून कुठून येतात. अहो भरपूर मुंबई मुंबई पुणे कराड सातारा इकडून येतात लोक आता म्हणजे दर्शन वगैरे होय दर्शन घ्यायला.
बालाजीं वगैरे दर्शन
होय ती येतातच ती महालक्ष्मी मंदिरला जाऊन इकडे येतातच. त्यामुळे काय टेनशन म्हणजे अस
त्याशिवाय काय तर दत्तांचं दर्शन घेतल्याशिय पुर्ण होत नाहीत असं.
हो हा असं म्हणतात मी पण ऐकून आहे. ते मला पण काही त प्रॉपर माहित नाही.
हम मग तुम्ही कधी काकडा आरतीला वगैरे गेला का वाडीला नर
मी काकड आरतीला नाही जाईत पण दर ग दर शनिवारच मी अ पालखी सोहळ्याला जाते.
सोहळा आहे म्हणजे रोजच असते सोहळा तो. अ
अ सोमवार गुरुवार आणि शनिवार असतोय.
सोमवार गुरुवार शनिवार म्हणजे मी ज्यावेळी गेले ना त्यावेळी पालखी सोहळा अस तेच च मला वाटलं रोज असते का काय? शनिवारच मी जाते जास्त करून.
हा मग जास्त करून शनिवारी सोमवारी आणि गुरुवारी असतो. मग आम्ही कसं करतो हा शनिवारी जास्त म्हणजे जरा असं मी तर चांगला दिवस म्हणतात ना मग आम्ही शनिवारी जास्त
हा म्हणजे पहिला कस आपल्यतली लोक कसं म्हणत होती गुरुवारचं म्हणत होती. आता ते माारवाड्यानी शनिवारच ज चांगलं असते म्हणतेत असं दत्ताल जाण. तवा पासून सगळेच शनिवारी शनिवारी मग दत्ताला जात्यात.
दत्ताना जातात. खरं शनिवारीच म्हणजे आमच्या इथले पण बोलले की शनिवारीच जायचं कारण की शनिवारी अक्षरशः देव अवतरलेले असतात असं म्हणतात. खरं आम्ही काल गुरुवारी पण जाऊन आले. माझे मिस्टर मी काल इकडे होते त्यामळे
हा.
आम्ही जातो आहे तसं आमच्या इथून जवळच आहे मग काय प्रत्येकाच्या वाढदिवसाला वगैरे काय पहिलं दर्शन घेतल्या शिवाय बाकी काहीच चालू करत नाही. आम्ही दर्शन घेणे हो दर्शन घेणे मगच बाकी आवरणे मग घरातलं औ औषण वगैरे करणे मग
हा म्हणजे आम्ही घरातले असे मी माझे मिस्टर तरी असतोच गुरुवार शनिवारी वाडीवरती. तिथं होय आणि आमच कस तिथं ज्याऊन दर्शन घ्यायचं. पालखी सोहळा बघायचा संध्याकाळी शनिवारचा आणि ति मग महाप्रसाद असतोय आपला चालू महाप्रसाद घ्याय च जे आहे ते भात आमटी गोड काहीतरी अस शिरा अन् सांजी वगैरे सुजि वगैरे. ह खाऊन मग आम्ही घरी य एकदा गुरुवार सोडायला सुद्धा आम्ही खास जातोय तिथं.
हो आम्ही दुपारी वगैरे गेलो ना किंवा संध्याकाळी संध्याकाळी जास्त करूनच आम्ही पालखी सोहळ्याला अक्षरश लास्ट पर्यंत थांबतो म्हणजे कस हो तीन फेऱ्या म्हणजे तीन प्रदक्षिणा होसपर्यंत आरती वगैरे होते घालीन लोटांगण वगेरा. म तिथं पाया पडतो आणि तिथं मेन दर्शन घेतो आणि मग हा मगच जातो हा मग कसं तिथं तवर प्रसाद संपलेला असतोय मग त्यामुळे एक एकदा प्रसाद नाही मिळत आम्हाला मग दुपारच्या वेळेला जर गेलोय एक अर्ध्या वेळेस
दुपारच्या वेळेला तर अजिबात बिना खाता येतच नाही मी तिथून
तर हा मी पण तसच करते आणि एकदा गेले होते मात्र ते हा पहिला काय केलं आम्ही पहिला एकदाच गेलेले मी. त्यावेळेला म्हणजे गेलेले पालखीच्या वेळेला गेलेले नव्हते.
हम्म
हं मग द्यायला का प्रसाद खाऊन आलेली.
टायमिंग झाली.
हो हो चालेल.